हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो आवाज येतोय?
हो येतोय. माझा येतोय का?
हो येतोय काय
हम् थोडं मोठ्याने बोला त्यांना ऐकू पण जायला पाहिजे ना आवाज थोड मोठ्या
काय करताय?
काय नाय बसले जरा आत्ताच थोडं चहा बिस्किट खाऊनं. आंघोळ ते झाले आत्ता हो. हो बराय.
बर हो बराय बरायं. अजून काय म्हणताय विशेष कुठल्या टॉपिक्स सुरू कराय बोलायचं?
अग असं हेज्यावर बोलू नको काय पण.
म्हणजे ठरवायचं आपण म्हणजे
त्यातूनच म्हणजे बोलायला सुरुवात हुतीया ना आपल्याला आपण अनोळखी असतो मग कुठल्या विषयावर बोलायचं?
ते विषय हेच्यावर नाय काढायचे ना तसंले पर्सनल बोलू शकतो.
बरं.
तुझं झालय का चहा ते?
हो झाल.
हम्म मग जेवण कधी करणार?
आता थोड्याच वेळात करतो. तुमचा?
मी पण थोड्या वेळान करणाराय आजुन आत्ता थोड चहा बिस्किट खाऊ बसल्यामुळ भूक नाय.
बर.
मग कॉलेज लाईफ कस गेलं हो झालं झालं तुझं झालं?
स्वयंपाक हो चाले मम्मी करते.
हा हा.
हम्म.
कॉलेज लाईफ कसं गेलं?
छान हुतं कॉलेज लाईफ पण छान हुतं स्कूल लाईफ पण छान होत.
अ
हम्म.
मग बिझनेस वगैरे कुठलं काय करताय का?
नाय नाय काय नाय करत मी घरीच हाय.
हा पण म्हणजे याच्या आदी वगैरे किंवा पुढे काय करायचं प्लॅन?
हा म पुढं काय असंच म्हणजे होम बिझनेस काय तर बनवावं करायचं.
हम् अजून फिक्स नाय?
पुढं करणार आय आता माझ बाळ पण लहान आय ना.
हा जाऊदे.
चांगलं त्यांना एक तीन चार वर्षाच होस तोर काय करायचं नाय कारण तो काय करू देणार नाही लहान असल्या मूळ काम पण हवं ना घरातलं परत त्याला सास बघावं लागतय. लागतय. हा थोडं मोठं झालं की त्याला समजायला लागलं परत बोलायला लागलो की थोडं काय वाटत नाही तेव्हा हम्म तं घरी पण
नाही तीन चार वर्ष बसूनच राहणारय
हम् घरी एकटच आहे मी त्याला बघावं कराव लागतय. काय करू पण देणार नाही. काय करताना पण म्हणून होगं ते तसं करा थोडं करायचं थोडं बसायचं असंच होऊ नये- त्यान जरा थोडं मोठ हम्म. एकदा कामाला लागले की असं करूच वाटते सारख. म अधून मधून सोडून सोडून केल्यावर पण ते काम होत नाहीत तस चांगलं. हम्म म्हणजे करणाऱ्याला पण म्हणजे असं मोड जाते ना.
होय.
हम्म.
आता काय तेलंय गरा असणारारच.
असतील हो पण मोठे मोठ्या करायचं अजून लहानयेना.
हा.
हम् बटरत असणार. त्या काय वातत नाही
ह.
हम्म. अून काय‌ करते.
काय नाही बघ बसले मी तला पाऊस ते झालं का तुझ्याकड
हम् काल मोठं झालं पावसाांच इकडे तुमच्या इकडे
आमच्या इकडे पण काळपासूनच सुरुवात झालं.
हम् आच्यात पण पा पाऊस मोठा झाला थोड सध्या का हम् आता काय नाही आता ऊन पडत.
हा हा.
हम्
अजून कायमग?
काय नीवांत झालं मग सगळं आवरून घरातलं काय नाही मग.
हो झाला ना औरून सुोबत झालं.
हम्म आता काय मग निवांत काय अजून काम असतील तर
सध्या तरी निवांत आहे जेवण करून बघायच आता काय उरलेलं काम
हम्म.
हम्म.
घरी किती जण असताय तुम्ही
आम्ही आई वडील भाऊ बहिणी झालं एवढं.
हम्म हम्म.
हा.
बर.
होय.
तुला काय म्हणजे असं शाळेत वगैरे काय आवडत होत खेळायला.
माझा आवडता खेळ कबड्डी होत.
हम्म कब्बडी का हम्म.
हा त्यात म्हणजे तो खेळ खूप आवडायचा. आणि खेळायचं नादात अभ्यासाकड पण लक्ष जायचं नाही त्यावेळेस स्कूल लाईफ मध्ये. नुसत स्कूल लाईफमध्ये कधी खेळायला सोडत्यात. कधी बाहेर खेळवत्यात. कधी प्रॅक्टिस घेत्यात असं वाटायचं.
हम्म.
हम्म. अन् अभ्यासच अन् अभ्यास पण अभ्यास तर लांबच गेला.
हम्म हम्म हम्म.
हा.
अजून काय
वैयक्तिक मध्ये ग्राउंने रनिंगे. हा आन्ना आणि ते म्हणते. वैयक्तिक रनिंग. आणि टीममध्ये कब्बडी. दोन ह. तसं मी खूप सहभाग घेतलेत सगळ्यात. सगळ्यात म्हणजे माझं तालुकापर्यंत नंबर यायचं. आणि पुढं जायचं म्हणलं त काय तरीच येत होतं. म्हणजे असं पुढं म्हणजेे जायची मी तरी पण. म्हणजे ते कसं प्रॅक्टिस नसायचं. थोडक्यातच दोन नंबर तीन नंबर यायचं. परत पुढं जायचंच झालं नाही.
हम्म हम्म.
हम्म.
अ कुठलं म्हणजे वैक्तिक कुठल खेळ खेळत होती तू?
रनिंग. आन योगासन आणि
ते अडथळा म्हणून असतंय ते. स्टँड वरन उडी मारायचं चारशे मीटर आठशे मीटर.
ते.
होय का?
हम्म. जास्त करून कबड्डी. जास्त करून कबड्डीन त्यानंतर न रनिंग.
होय.
ह.
हम्म हम्म. चांगलंय मला ख खेळ आवडत होत. मला ख कबड्डीच आवडत होत. असता आम्ही पण घेणार
हा.
कबड्डी जास्त आवडायची. तर दुसर काईम म्हणताणा तसं खात असत की मग सर घेणार काय करय हो त्या वाणारणलं हो हो लास्टचे तीन तास तर प्रॅक्टिस ला जायचे. कबाडीच्या. हो.
ती म्हणजे मज्जा येणार वाटतात.
हो खूप.
मज्जा येते तेव्हा आपण जसं खूप वेगळच असतो तेव्हा
हो आणि किती प्लेयर म्हणजे आतमध्ये असायचे तुम्ही? प्रॅक्टिस करताना.
आता मी ते ठरवून सर म्हणजे सोडणार ना म्हणजे प्रॅक्टिससाठी वगैरे अ किती अ कबड्डी तर किती असतात सात असतात ना. पैसा हा हा तेवढ.
राईट कॉर्नरला दोघं आणि लेफ्ट कॉर्नरला दोघं सेंटरला तिघं.
हा तेच का. हे पण खेळ पण काया झालं खूप दिवस झालं सोडून काय लक्षात पण नाही.
तसच होत.
हम्म.
हा. आणि प्रॅक्टिस म्हणजे कसं तुमचं तुम्ही करत होता का अजून ते राखीवमध्ये असते त्यांच्या बरोबर का. तुमच्या तुमच्या वयाने मोठ्या असलेल्या त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायचे तुम्ही.
हो मोठ्यां बरोबर पण खळणार ना म्हणजे प्रॅक्टिस साठी जवढं असेल आता आम्ही दहावीला असलो नवी सोबत अ म्हणजे अस मोठ्यांसोबत खळणार लावणार ना हो. हो हो.
हा बरोबर.
हम्म हम्म.
मग म्हणजे असं कबड्डी वगैरे खेळताना कुठेच जखमी वगैरे झाले नाही का पायाला इकडं तिकडं काय?
अ तेव्हा एकदा मला बोटाला लागल का.
हा.
हा हा त्याच हाय अजुन मला डाग पायाच.
हा हा.
हम्म .
अ ते कायतर एक खून म्हणून आहे.
काय?
एक ते प्रूफ म्हणून आहे म्हटलं कबड्डी खेताना लागलेलं ते आहे म्हणून. पायावर.
तेच की लागलं आहे की जास्त मजे तिथंच लाग कुठ लागल नाही तेवढं मला तेच एक हम्म.
हम्म हम्म.
हम्म. . काय नाही निवांत.
कॉल चालू आहे इकड तसं बोलायचं नसतंय.
हो हो. लहान बाळयेना म्हणून उठलाय आता जरा रडालता हम्म. मला बोलले.
बर बर.
अजून काय कर.
आणखी काय मग अजून?
काय नाही बघ निवांत.
बर.
हम्म. तेव्हा कसं स्कूल लाईफ मध्ये असं म्हणजे मैत्रिणीगैरे असायचे तर असं वेगळंच वाटतं तेव्हा.
हो आणि हे म्हणजे असं किती किलोमीटर असायच.
अ, ‌काय?
हॅलो!
हा काय कती किलोमीटर?
किती किलोमीटर असायचे तुमचे स्कूल आणि घर.
नाही मी कसं इथ शेतात राहणार ना मग दोन किलोमीटर तर होणार म्हणजे शाळेपासून घरापर्यंत. शेतापर्यंत मग. इथं कसं मैत्रीण होत्या, शेतात राहत होते ते पण सगळ्या जणां असं म्हणजे मिळून जाणार. छान वाटायचं, हम्म.
घरी वाटायचं ना मग सगळे जाताना येताना सोबत असायच.
माझी एकटी बहीण होती मोठी. ति पर्टीची क्लासमेट होते ते दोघे पण मोठे होते ते. मग त्यांनी येणार तिकडनं आम्ही इथन आवरून सगळं मस्त जाणार मग. गप्पा, गोष्टी करत चालत छान.
हा.
हम्म. छान वाटायचं तेव्हाचं वेगळंच असत ते.
काय म्हणताय?
तेव्हाच वेगळंच असतंय म्हटल्या लाईफ.
हो तेव्हाचं वेगळंच स्कूल लाईफ वेगळं, कॉलेज लाईफ वेगळं‌
हा.
चालतय ठीऊ का मग परत बोलू.
काय?
परत बोलू मग ठेवू का म्हणटल?
हो हो ठेवा.
हां.